नमस्कार!
नमस्कार!
कसे आहात?
मजेत, तुम्ही कसे आहात?
मी पण मजेत आहे. आज आपण कष्टाचे महत्त्व या विषयावर चर्चा करूया कारण अ माझ्या मताने तर जीवनात यश मिळवण्यासाठी कष्ट करणे म्हणजे खूप महत्त्वाचे आहे, कारण कष्टाशिवाय कोणतेही मोठे यश सहज मिळत नाही, बरोबर.
कष्ट केल्याशिवाय कोणतीही गोष्टीची प्राप्ती होऊ शकत नाही आणि संत रामदासांनी म्हटले आहे होत हाय रे आधी केलेची पाहिजे म्हणजेच प्रयत्न केल्यानेच अ गोष्टी साध्य होतात याच्यासाठी आधी कृती करनी करीत माणसाच्या अंगी कितीही बुद्धिमत्ता किंवा प्रतिभा असेल तर ही आपल्या कष्टाची जोड दिल्याशिवाय यश संपादना करता येत नाही आणि कष्ट हीच यशाची खरी गुरु किल्ली आहे कष्ट केल्याशिवाय काहीच भेटत नाही
बरोबर कारण प्रत्ये क व्यक्तीने आपल्या ध्येसाठी मेहनत आणि प्रयत्न केले पाहिजेत कारण कष्ट केल्यामुळे आपल्यामध्ये म्हणजे जो आत्मविश्वास वाढतो ना आणि अडचणी सामोरे जाण्याची ताकद पण मिळते कारण अनेक वेळा आपल्याला म्हणजे अपयश येते पण त्यामुळे निराश निराश न होता पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत कारण सतत कष्ट करणारे जी व्यक्ती आहे ना ती एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी होते म्हणून कष्टाबरोबर योग्य नियोजन आणि वेळचे व्यवस्थापन ही आवश्यक आहे
हो निसर्ग निसर्ग तुून पण आपल्याला कष्टाचे धडे शिकवतो म्हणजे निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला सतत कर्म करण्याचा आणि कष्ट करण्याचा संदेश देत असतो म्हणजे छोटीशी मुंगी सुद्धा त्याच्या वजनापेक्षा जास्त वजनाचे अन्न वाहून न्हेते आणि भविष्यासाठी साठा करते म्हणजे मधमाशी अहोरात्र कष्ट करून थेंब थेंब मध गोळा करते आणि पक्षी लहान लहान काड्या गोळा करून आपले सुंदर घरटे पण विनवतात निसर्गातील हा नियम माणसालाही लागू होतो जर आपण हात पाय न हलवता आळसात वेळ घालवला तर आपले जीवन पण व्यर्थ ठरेल
हो ना कारण आपण आपल्या कामाचे नियोजन करून ते वेळेवर पूर्ण केले पाहिजे कारण तरच आप आपल्याला यश मिळवणे सोपे होतील कारण विद्यार्थीसाठी कष्टाचे महत्त्व खूप आहे कारण नियमित अभ्यास सराव आणि मेहनत केल्यामुळे त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात तसेच शेतकरी कामगार व्यापारी डॉक्टर शिक्षक किंवा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती असना ते प्रत्येक प्रत्येकाला यशासाठी मेहनत पण करावी लागते
हो शेतकऱ्याचे कष्ट म्हणजे आपला भारत देश कृषी प्रधान आहे आपला पोशिंदा म्हणजेच शेतकरी ऊन वारा पाऊस कशाची ही पर्वा न करता शेतात अहो रात्र राब तो आणि त्याच्या कष्टाचाच परिणाम म्हणून आपल्याला ताटात अन्नाचा घास येतो
बरोबर कष्ट आपल्याला शि म्हणजे शिस्त संयम आणि चिकाटी शिकवतात कारण कष्टामुळे आपण स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो म्हणजे काही लोकांना यशस्वी व्यक्तीचे फक्त यश दिसते पण त्या यशामागे त्यांनी केलेले अनेक वर्षाचे कष्ट आणि संघर्ष दिसत नाही कारण अगदी खरं आहे की म्हणूनच आपण इतरांशी तुलना न करता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि प्रामाणिकपणे मेहनत केली पाहिजे
हो मजूर आणि काम मोठे रस्ते टोल टोलजंग इमारती धरणे आणि कारखाने हे कामगारांचे रक्ताचे पाणी करून केलेल कष्ट यांच्यामुळेच उभे राहता नाहीतर रोजगार आणि कामगार नाही राहिले असते तर मजूर आणि कामगार नाही राहिले असते तर काय बनवले असते एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स
बरोबर आणि कष्टाचे फळ नेहमीच चांगले असते कधी यश लवकर मिळते तर कधी उशिरा मिळते पण मेहनत आणि चिकाटी सोडू नये कारण अ त्यामुळे आपण आपल्या जीवनात कष्ट प्रामाणिक पन आणि सातत्य त्यांना महत्त्व दिले पाहिजे
विद्यार्थ्यांच्या जीवनात कष्टाला अन्य अनन्य साधारण महत्व आहे म्हणजे जे विद्यार्थी केवळ नशिबावर वीसंबून न राहत नियमित अभ्यास आणि कठोर परिश्रम करतात तेच परीक्षेत सुयश मिळवतात आणि आप ते भविष्य उज्ज्वंल करतांत
बरोबर म्हणजे अं कष्टांला पर्याय नाहीं म्हणूंन मेहनत आपणं आत्मविश्वास यांच्या जोरांवर कोणंतेही ध्येय सांध्य करतं तां येते कारण आपणही नेहमी म्हणजे प्रामाणिकपणे कष्टं करण्यांत आपणं इतरांनाही मेहनतं करण्यांसाठी प्रेरणा देण्यांत म्हणजे प्रयत्नं केलं केलां पाहिजे आणि आपणं स्वंतःही कष्टं केलं पाहिजे
हो महांनव्यक्तीचे जीवन म्हणजे छत्रपती शिवाजी महारांज डॉक्टर बाबांसाहेब आंबेड करं महात्मा ज्योतिरांव फुलें किंवा ये पी जे अब्दुल कलाम यांचा यांच्यासांरख्या महांन व्यक्तीच्या इतिहास पाहिला म्हणजे तरं लक्षांत येते की त्यांनी आतोनात कष्टं करूंनचं आपले ध्येंय सांध्य केले
हो बरोबर खरंच आपणं प्रत्येक फिल्डमध्यें जाऊंन कष्टं के म्हणजे कष्टं कष्टं करूं तरचं आपल्यांना फळं भेटेल
हो आणि मानवी जीवनांत खूंप फायदे म्हणजे कष्टं करण्यांचे म्हणजे कष्टं केल्यांमुळे केवळ आर्थिक प्रगती होतं असे नाहीं तर माणसाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यंही उत्तम राहते म्हणजे श्रमांमुळे शरीराला व्यांयाम मिळतो आणि पणं पळतो बरोबर प्रामाणिक कष्टांचने मिळवलेल्या पैशांतून मिळणांरा आनंद आणि समाधान हे कांहीं वेगळेचं असते कष्टांळू माणसांला समाजांत आदारांचे स्थांन मिळते बरोबर कष्टांमुळे माणसांचा आत्मविश्वास वाढतो आणि अं कोणत्यांही कष्टं संकटांचा सामना न करण्यांची ताकद पणं त्यांच्यांत निर्माण होते जो व्यक्ती कष्टं करतो नां त्यांला सर्व कोणत्यांही गोष्टी येऊंद्या तो सामना करांयला तयार राहतो
बरोबर आयुष्यांत यश प्रगती आणि सुख मिळवण्यांसाठी कष्टं करणे म्हणजे फांर अत्यंत महत्त्वाचे आहे कारणं कष्टांशिवाय कोणतेही ध्येंय सांध्य होतं नाहीं कष्टांमुळे आपणं जरं केलं नां तरं कष्टं शिवाय जगातं यंश मिळतं नाहीं कारणं मेहनत करणाऱ्यां माणसांला खंड्या सुखांचा आणि यशाचां आनंद मिळतो
हो आणि आं प्रगती जे शत्रंय म्हणजे कशी चां उलटं आळांस हे आहे म्हणजे आळांस हां माणसांचा सर्वात मोठा शत्रूं आहे बरोबर असे म्हटले जाते आणि आशिमा माणूंस नेहमी नशीबाच्या नांवा खाली रडतो बसतो की माझ्या नशीब एवढं कुटलंय की मलां तरं कांहींच होतं नाहीं अंग अरे पणं तूं कष्टं करं तं केल्यांने सर्व कायं भेटेल नां तसं तं कधींही प्रगती करूं शकतं नाहीं आणि समांजावर ओझ बनतो कोणत्यांही की कामं वेळेवरं नं केल्यांमुळे त्यांचे आयुष्य अपयशांने पणं भरूंन जाते
हो नां बरोबर कारणं नियमितं कष्टं केल्याने माणसांच्या स्वंतः आत्मविश्वास वाढतो व तो कोणत्यांही संकटांत ध्येयने तोंड देऊ शकतो कारणं तरुंण वयांत किंवा विद्यार्थी दिशेत केलेले कठोर परिश्रम भविष्यात ते स्थिर आणि समृद्धी जीवन जगण्यांस मदतं करतांत
हो म्हणजे थोडंया सांगायचं जरं नां कष्टं शी आहे मांन जीवन पूर्ण म्हणजे आधुनीक जगांत केवळ शारीरिक कष्टं नव्हे तरं स्मार्ट वर्क म्हंण म्हणजेच बुद्धीचा वापरं करूंन हिने के कष्टं तितकेच मणाे आहेतं ते पणं करमांन येते यां उक्तीप्रमाणे नशेबा अवलंबून नं राहतां आपल्या कष्टांवरं विश्वास ठेवला पाहिजे चलां तरं मगं आपणं हे असत्यंच त्यांग करूंया आणि की त्यांचा मार्ग स्वीकारूंन जरं आपणं केलां तरं सर्व आपलं भविष्य पणं उज्वल राहील नां
तो कारणं कष्टं करणांरा माणूंस कधीं दुसऱ्यांवर अवलंबून राहतं नाहीं तरं तो आपल्या कष्टांच्या बळांवर स्वंतःचे कुटुंब जीवनस जातो म्हणूंन आपणं कष्टांवरं आधारित राहायचो आणि कष्टं कष्टं करूंन आपणं मेहनतं म्हणजे फांर करांयची तरचं आपल्यांना एकचं भेटेल
हो आणि आपल्या आपल्या आयुष्यातेय ना कष्टाचे म्हणजे यशाची पायभरणी करते म्हणजे पायभरणी, कष्टये
हो ना
आणि कष्ट मेहनत आणि परिश्रम माणसच्या जीवनाची खरी प्रगतीच्या साधन हे कष्ट केल्याशिवाय जगात कोणालाही यश मिळत नाही जे लोका घामाच्याधारा गाव काम करा त्याच्या आयुष्य सुखाने आणि समाधानानेच जात
बरोबर, कष्ट केल्याने म्हणजे आपण आपल्याना वाटत की अ म्हणजे आपण काही ना काही आपल्याना करायच असत म्हणजे आपली पण एक आवड असते करण्याची पण आपण त्याच्यामध्ये कष्ट केल तरच आपण काहीतरी करू शच करू शकतो आणि यश मिळू शकतो
हो, निसर्ग हे आप आपल्या कष्टाला कष्टाची सधेश देतो मुंगी सतत काम करून पण आपले घरटे बनवते मध मशी फुलांबरोब मध गोळा करते त शेतकरी श राबत म्हणूनच आपल्याला अन्न पण भेटतय जे शेतकरी शेतात राबला नसता त आपल्याला अन्न पण नाही भेटल असत
हो आणि यशाची पायाभरती आत्मविश्वाची निर्मिती आणि प्रगतीचा मार्ग ही एक कष्टाची मुक् वैशिष्ट्ये आएत कारण आयुष्य, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि सुख समृद्धी मिळवण्यासाठी म्हजे कष्ट करणे ही सर्व्यात महत्त्वाची गोष्ट आहे कष्टाशिवाय कोणतेही ध्येय साध्य होत नाही
हो कष्टाचाच खरा माणसाचा मोतीच्या सोक्ती हाये म्हणजे आळज हा माणसाच्या शत्रू हाये आणि कष्ट हा मित्र हाये जी जीवणाचे ना यश् होण्यासाठी ना नेहमी प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे
बरोबर म्हणजे आपण कष्ट म्हणजे माणूस आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी विविध प्रकारचे कष्ट करतो पण अ कष्ट मेहनत आणि परिश्रम या माध्यमातून हेर संपादन करत असत म्हणजे क त्याचे महत्त्व समजण्यासाठी ना एका म्हणजे खूप सारे अशी कष्टा कष्ट कसे करतात काय करतात याचे खूप खूप सारे माझे निबंध आहेत म्हणजे खूप साऱ्या अ स्टोरीज पण आहे पण आपल्याना ते स्टोरी आपण वाचायला पाहिजे. तर आपल्याना म्हणजे कळेल की कष्ट काय आहे कष्टाशिवाय कष्ट त्या मध्ये कष्ट करून काय मार्ग भेटतो. हे आपल्याना क कळायला पाहिजे कारण आता शेतकरी किती राबतात त्यांना तर माहितीच आहे कष्ट करून आपल्याना धान्य भेटत त्याच्याने आपण धान्य भेटेल तर आपण काहीतरी खाऊ शकतो तसच आपण ह काही ना काही आपल्याना कळायला पाहिजे कष्ट कस कराव काय कराव
हो कष्ट करायलाच पाहिजे आणि कष्ट करूनच पोट भरायला पाहिजे. कारण जे लोक फुगटीचे खातात ना ते त्यांना काही म्हणजे देवाकडून पण नयी नयी साथ भेटत. कोणी जे पूकटचे खातात ते त्या आजारी पडू नय जात कोणी काही करत पण जे कष्ट करून खातो ना त्यालाच देव चांगला आपण ठेवतो.
बरोबर. आपण कष्टशिवाय सुख मिळू शकत नायी सुखा म्हणजे सुखासाठी आनंदासाठी समृद्धीसाठी कष्टाला पर्याय नसतो कष्ट आणि कर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटल्यास म्हणजे वागवे ठरू नये मात्र म्हणजे आता? कर्म आणि कष्ट यापासून माणूस दूर पळत असतो पण कष्ट करण्याची माणसाची तयारी नसते पण माझ आता म्हणजे खूप सारे लोक कष्ट करण्याच्या मागे नाही जात आत्ताचे लोक म्हणजे खूप आळशी पण वाटतो पण कष्ट करणाराच कष्टाचे महत्त्व पटत असते.
हो कष्ट हीच खरी गुरु किल्ली य.
बरोबर आणि कष्ट करताना किती त्रास पण म्हणजे आपल्याला सहन करावा लागतो.
हो.
त्रासापणाच आपल्याला यश भेटत ना, जो त्रास आपण कष्ट करण्याचं येवढ सहन करतो तेवढंच आपल्याला आपण भेटता.
हो बरोबर. आणि आपण कष्ट करणाराच कष्टाचे महत्त्व खरंच समजत आणि म्हणजे दु दुसऱ्याला कष्ट करताना किती त्रास होतो याची ही जाणीव असते जीवन सुरळीत जाण्यासाठी कष्ट कष्ट करणे म्हणजे खूप छा म्हणजे महत्व आहे ह आणि आता म्हणजे याचे फायदा मात्र फक्त गरीब शेतकऱ्यांना झाला आहे. कि कष्ट काय असत?
हो, जो शेतकरी जो खर कष्ट करतो आणि जो त्याला त्या कष्टांच महत्त्व समजतं बाकी ज्यांना काहीच कळत नाही.
बरोबर. आणि हो म्हणजे कष्ट करून खरंच आपल्यांना फाय म्हणजे फायदा पण आहे आणि आप आपलं जीवन म्हणजे खूप चांगलं घडू शकतं. तर आपण कष्टाच्या मागे पळायला पाहिजे, दुसऱ्यांना ही सांगायला पाहिजे, तुम्ही छान माहिती दिली कष्ट जे कष्ट करायच्या, कसं करायचं? काय करायचं? खरंच ना म्हणजे कष्ट केल्याने आता शेतकरी माणसालाही कळत की कष्ट काय आहे? जे काम करत त्यांना माहित नसतं.
जे काम करत जे कष्टाचं काम करत त्यांनाच कळतं की कष्ट काय? बाकीच्यांना काहीच कळत नाही.
बरोबर चला मग, तुम्ही ही छान माहिती दिली. धन्यवाद!
धन्यवाद.